हॅलो!
बोल की.
कार्यक्रमाला का आली नाहीस?
अ ते काम होतं महत्त्वाचं.
काय काम?
घरातल एक काम होतं रे. त्यामुळे यायला काय जमलं नाही.
काय बाकी सगळे आलतीत. तु आला नाहीस.
तेच काम होतं. म्हणल त्यांचा फोन आलता मला येणार नाहीस काय म्हणून?
हा.
बर. ठीक आहे. येतो मी उद्या येऊन जातो की.
चालते.
कुठ आहे तुमचं घर?
आमचं घर इकड लक्षीमपूरीत.
नवीन?
हा.
हा बरं ठीक आहे. इथ येऊन जातो केवढाय?
हाय की एक दोन मजलीय.
हा म्हणजे रो -हाऊस टाईप.
हम्म.
हा हा. म कार्यक्रमाच सगळं हेन्ना दोलतासा काय म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट ला?
होय. सगळं त्यांच्याकड होत जेवणाचं वगैरे
बर ते बी बरं पडतय इव मॅनेंजमेंट
ती घरात करायचं म्हटलं की गोंधळ होतोय जास्त
होय सगळ आणा तेन आ माझ मित्र पण एक एक जण आहे ते करते हम्म कसा हाय बजेट सांगायचं त्यांना
हा
बजेट सांगीतलं की
बजेटनुसार करते काय?
हा म्हणजे जागा ती ठरविनार जेवणाचं तीच ठरवित्यात
हा
तेन असं सगळी कामं असत्यात तेंचं तीच करत्यात
हा हा
हम् त्यामुळे येऊन जातो उद्या काय विषय नाही तरी किती स्क्वेअर फूट हाय?
अं नऊशे स्क्वेअर फूट
नऊशे
एक गुंटा
हा हा मोठा हाय की
हम्म
चांगलाय चांगलाय बरं झालं घेतलंस ते
होय
ते काय ते बोललीत का तुला ट्रिपचं?
ट्रिपचा काय विषय चालू हाय बाबा त्यांचं
हम् तेच मला वाटलेल तू कार्य
ण आहे त्यांचं इकडे जायचं तिकडे जायचं
हा हा आता कुठं ठरवितात वन डेच पाहिजे सगळ्यांना प्रत्येकाची कामं आहेत म्हण दुसऱ्या दिवशी
होय
त्या अ वन डे आता कुठं दिले जायाचं आहे सांग मग त्याना म्हणलो वॉटर पार्क ला तेन बघा म्हणलं
वॉटर पार्क ला आपल्या इथं बारके आहेत वॉटर पार्क
तेच नाही नाही इथं एक कुठंतरी हाय बाबा त्यो एकदम मोठा हाय आत्ता आत्ता फेमस झालाय आपल्या एरियातला मोठा हाय काहीतरी
कोल्हापूरच्या मधी कुठंतर हाय बहुतेक
हा तिथं कुठ तरी हाय त्यो पण ते बरं पडतय रे सकाळचा नाश्ता, जेवण
हा, लवकर जायला पाहिजे, त्यांच टायमिंग काय तर, साडे दहा, अकरापासून ते संध्याकाळी सहा पर्यंत काही तर हाय.
हा.
आठ तासांचा पास असतोय त्येचा.
बरं. काय विषय नाय, तिथ लवकर जायला पाहिजे, आणि गाडी पाहिजे तेवढी.
हम्म.
गाड्या काय चार आहेत त्या आपल्या दोघा जणांच्या आहेत त्या काही बसत्यात त्यात सगळी.
वय.
काय विशय नाही.
आ येणारे कोण आहेत ते तयार व्हायला पाहिजे तेच की.
हा तेच.
तयार व्हायला पाहिजेेत.
का आता नाही म्हणत्यात. काय काय करत्यात त्यांच त्यांना माहित मोठी ट्रीप निघत नाही म्हणून बारकी काढालतीत.
हम्म.
काय होतय काय माहित.
आणि कॉलेज आणि चालू होणार आहेत म्हणल्यावर मोठी नाहीच म्हणत्यात.
होय.
एकेकांची कारण घरचे सोडत नाहीत.
होय ती आता घ्यायचं की तेवढं लांबच्या ठिकाणी तसं सोडतीला.
हम्म.
तेवढा विषय व्हायचा की.
होय.
त्यात आता कस बरोबर आहे वातावरण जास्त ऊन पण नाही नाही पाऊस पण नाही.
होय.
त्यामुळ कसाय थकत बी नाय.
पावसाळा चालू झाला की मग काय तुझ धबधबा बघायला चांगला वाटतय. दुसरीकडे जायचं म्हटलं की वल्ल वल्ल वेगळं वातंय ते.
हाय ते झालंच नाही तर मग हिल स्टेशन.
हम्म.
हिल स्टेशन ला कुठल्या गेलीस काय?
नाही अजून तरी.
हा ह्याच्याकडचं भारी आहे. आपलं महाबळेश्वर गडच.
महाबळेश्वर गडचं मी ह्याला गेलतो आपल्या हिवाळ्यात गेलतो.
पावसाळ्यात जाऊन बघ भारी आहे.
हम्म हिवाळ्यात म्हणजे महाबळेश्वर आणि प्रतापगड गेलता.
हा ते जवळ जवळच आहेत.
होय, प्रतापगड वरच्या साईड ला एक इकड खालच्या साईड ला जरा महाबळेश्वर.
काय ते पन्नास किलोमीटर आहे ना.
एवढं नाही रे अंतर कमी आहे.
कमीच आहे काय तर तिच आहे एवढं पण काय लांब नाही.
किलोमीटरचा अं अंतर असल.
हा हा हा, काय विषय नाही सोड. काय ठरतय ते.
होय.
मग झालं आवरलं सगळं कार्यक्रमाच.
कार्यक्रमाच आवरलं की. तर काय ती भांडी वगैरे पडल्या ते, काढायची.
हम्म हॉल सोडलासा?
हॉल सोडलं की आता ते भांडे वगैरे झालं आवरून तर लगेच जायचं निघायच.
ते एक चांगलं केल असा की नाही ते म्हणजे घराच्या इथन जवळजे हॅलवर जेवन ठेवलासाते.
होय.
बर पडते म्हणजे घरा इथ काही होत नाही रे.
घराच्या इथ म्हणला एक तर मांडव घालून नाही तर घरात. ते गोंधळ होतय जास्त खाली, खाली थोड्यांना वाढायच च वर वाढायचं ते खाली वर करूनच येते.
ती जान आणि मग ती भांडी सांभाळा त्यानंतर ते परत सगळे आणना ती मोजा परत देताना
होय.
एवढं क नाहीश हाॅलवर कस त्यांचीच भांडी त्यांन सगळं त्यांचच.
हम्म. काय आता ओवरलं सगळे की निघायच.
हम्म, हम्म. काय आणि मग बाकीच निवांत.
होय.
हम्म, हम्म.
तुझ काय चालू आहे?
माझं काम आहे बघ. आता जरा कामत होतो त्यामध्ये आज जमल नाही. झाली आता करत बसायच.
हम्म, हम्म तुला एडिटिंग च येतय ना?
येते की.
कार्यक्रमाचा व्हिडिओ तयार करून दे.
टाकी व्हिडिओ टाक कि कुणी म तु मारलायेस?
होय.
हम्म, किती मारल्यास तरी?
एक साहा, सात आहेत.
बास झाल चल टाक, टाक मारून देतो तोवर.
हम्म..
झाला की फोन लावतो‌
हा.. आणि?
आणि काय नाही निवांत बघ. तर कसही झाला ते एक मित्र होत रे
हा.
पडलो गाडीवरन.
हम्म, हम्म.
हम्म, मग ति तिच्या बरोबर जरा गेलतो तिचे ते सगळं केल.
काय लागले काय?
ह ना पाहायला नुसती ठेच लागले एवढ्या का नाही.
हम्म, हम्म
त्याला ते सगळं सोडलं विडल आणि मग आलो म कुट आत वेळ झाला तर राहूंदे म्हणल जायाचं.
हा.
उद्या जाऊन भेटून येवुया.
हम् हम्.
उद्या उद्या येतो मी काय विषय नई.
चालतय सोड एवढं काय नाही.
हम्म.
तेच म्हणलं बाकी सगळे आलेली तो आला नाहीस?
हा ते म्हणलं वाटलेलच मला तू फोन करणारच.
हम्म.
हम्.
गेलीत सगळी मगाशीच गेलीत.
हा. बरं आणि काय काय? सग निवांत?
आता निवांत कुठलं? आता घरात जाऊन पाहुणे वगैरे आल्यात त्यांचं बघायचं.
बर.
ती पाहुणार होय उद्या जाणार.
म्हणजे गावाकडची हाईत काय?
होय.
हा हा.
त्याज थांबणार उद्या जाणार.
हा हा हा हा तुम्ही नेमकं कुठल हाईसा कोल्हापूरच हाईसा काय गावाकडनं?
त मेन कोल्हापूर च हाय आम्ही.
हा.
तस मीन बघायला गेलास तर इकड आपलं नदीच्या पुढं
हा.
काय न् काय रे नाव?
कळाल कळाल.
आपले हि ज्या निघव. वडिंग्याच्या पुढं. तिथलं.
बर. तिकडच हायसा होय मेन.
हम्म तर तिथन कोल्हापुरात येऊन शंभर वर्ष झाल.
आ? जे एकोणीशेच्या काळात.
हा.
हम् हम्म.
म्हणजे कसं माझ्या पप्पांच आजोबा
हा.
कोल्हापुरात इथं घर जावंय म्हणून आले.
घर जावय?
हा ह्या घरात.
बरं.
इकड वरच्या सईड ला घर हाय ते.
हा.
जुन्या घरात.
बरं.
ते घर जावळ म्हणून आलत इथं मग ते आता इथंच आहे आम्ही सगळी.
हा हा हा हा सही सेबी
होय.
हारी सेबी आम्ही काय म्हणतो तिथल आमचा विषय नाही बाहेरचा. फक्त आत्ता इथं नव्हतं आधी आमचं घर वेगळ होत.
हा हा आता शिफ्ट झालाय का इकडे?
आमचे, आमचे आजोबा शिफ्ट झाले ते.
हा..
बाकी काय विषय नव्हता ते एकटे इकड आले मग इकडच इकड सगळं राहिल.
नाही आमच आधीच ते वेगळ होत आणि काय नाही. आमच्यात आमच नाय आमच गल्लीच आहे गल्लीत एक असते. हाय
मी परवा आलतो तवा बघितल.
हम्म गल्दीच आहे आधीपस ना आहे आता दोन, दोन ते तीन वर्ष झालं लहानपणी आणुन सोडलेलं कोणतरी
हा.
तुझी बाज दोन, तीन कुत्रे होती त्या सार किती खाल्ली कुठल्या दुसऱ्या
हां..
एकट उरलेल मग ते गल्तल्यान त्याला खायला घातला आता मोठं झाल्यात गल्लीतच पडून असतो.
गल्लीतच असते?
होय.
दादागिरी असेल त्याची?
होय तेवढं व्यायच की आता.
बर चालते, येतोय उद्या संध्याकाळी?
चालतेये.
ठेऊ का?
हां.